हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा काय करताय
हा काही नाही दुपारचे काम आठप्या बसले
अच्छ झालं जेवण वगैरे
हा जेवण झालं
हो
बाकी आता पाणी आलेय तर पाणी भरायच चाललंय
आमच्या इकडे पण अ लग्न आहे आणि बघा ना भरपूर जोरात पाऊस आलाय एवढे दिवस पाऊस नव्हता आणि मग आता आता लग्न आहे आणि पाऊस झा आला नेमकी म्हज एवढी तयारी वगरे तेच ना एवढी तयारी वगैरे त्या लोकांनी केली आणि भरपूरच पाऊस
पाऊस पडतोय त इकडे पाऊसच नाही पाऊस हवा आहे नाता जरा
हा पडतो हे पण कसं नेमकी लग्न आहे ना मग असं कस आता त्यांचे घरातले लोक बोलतय एवढा दिवस नाही पडला आणि आजच पडून चाललंय आणि बरत एवढ्या जोरात पडतोय की जायचं नावच नाही घेत
हो का चांगले पा पाऊस आलायचे तर त्या मुलीन काहीतरी खाल्लं असेल रोट्या कुणाचं लग्न आहे मुलीचं का मुलाचं लग्न आहे
मुलीचच आहे ना मुलीच
हो का हा मग तिने रोट्या खाल्ल्या असतील भरपूर
हो ना अच्छा मांडव वगैरे भिजलाय भरपूर आव तयारी मस्त केलेली चांगली
अच्छा हा काय करणार मग आता निसर्गापुढे काय बोलू शकत नाही आपल्याला पाहिचल तेव्हा ते पडत नाही हे प्रत्येका मनासारखं वस सगळे पण वलं तस हे नाही ना
गेल्या वर्षी पण बघा ना असंच नुकसान भरपूर जणांच झालेलं पा लग्न एकीकडे म्ह गेल्या वर्षी कसा लवकरच पाऊस होता ना मे महिन्यातच आणि तेव्हा तर भरपूरच लग्न सगळी मांड वगैरे अशी सगळी पडून मोकळी झालेली नुकसानच जाम झालेलं लोक म्हणजे मांडव ह मांडववाल्यांचं पण नुकसान आणि ज्यांचं लग्न आहे त्यांचं पण
त्यांच प नुसकान मग काय सर्वांच होत पळापळ होते जेवणाचे बाहेर बाहेर
माझ्याच मामाच लग्न होत गेल्या वर्षी मे मध्ये सहा त्याच दिवशी बघा पाऊस चालू झाला, आमच्या इकडे त्याच दिवशी म्हणजे सहा तारखे हळद होती त्या दिवशी. आणि मस्त आम्ही त्या निघून वगैरे गेलो नाचण्यासाठी आणि जेवायला बसल जो पावसाचा हे लागलाय ना एवढ्या जोरात पाऊस म्हणजे ते डी जे वगैरे सगळं म्हणजे पूर्ण झाकून काढलं का आपडात येका ते असतात ना प्लस्टिक च हा म्हणजे नाचलो तर नाहीच कारण का पूर्ण तोवर पाऊसच पडत होता म्हणजे पूर्ण हौसंमौसं आमची, पाण्यात पाऊ त्या सोबत गेली, तेच ना. काय नाही, असं ठरवलं मस्त नाचायचं सगळी आलेली घरातली ज्या घरू लग्न आहे तर हल्दीला माहिती आहे ना आणि अ माझं कसं आहे ह मला जास्त हलद आवडती लग्न आणि अ साखरपुडा एवढ एवढ जेवढं हालद कारण का हळदीला जास्त नाचााला भेटतो.
डान्स असतात तुमच्या तिकडे डान्स करतात, आमच्याकडे नाहीत करत डान्स बी कायं. आमचं एकाच दिवसातचं लग्न असतं सगळं.
आमच त्या असत साखरपुडा मग रात्री उठण असतो साखरपुडा.
हा. सकाळपासूनच म्हणजे आमच्या व एकाच दिवशी सगळे कार्यक्रम करतात सकाळी उठल्यापासून सुपारी साखरपुडा, त्याच्यानंतर अ ते हळद, त्या नंतर ते लवणी त्याच्यानंतर आ
घाईघाई होत असेल भरपूर घाईघाई होत असेल म्हंटलं.
एक एका दिवसातच खूप गर गडबड अस सकाळी उठल्यापासून संध्याकाळी ते दुपारी बारा एकचं लग्न असलं तर बापरे- खूपच तारांबळ होते मगं प्रत्येक कार्यक्रम अ.. व्हायचं ते त्या नवरीची पण गडब अनं घरातल्यांची पण फडफड एक झालं की एक एक झालं किं एक लगेच चालूच असतं. नवरीला वेळच नसतो आटपायला आणि परत लोकांची जायची तयारी पण असते. एकदम
हो मग आयर लोक अशी घाईतं करतो की अ, म्हणजे ते बाकीचे कार्य बाजूलाच आणि ह्यांच्या आयर द्यायची सुरुवातच होते आमच्या इकडे असेच होते.
आयर म्हणजे काय ते आले की त्यांना कधी देतोय असं होतं. आणि कधी जाय-जेवतोय जातोय असं होत ते.
आमच्या इथे कसं आहे अ आमच्या-आमच्या इथे कस सांगू पारणीत म्हणजे पारणीत पण नाही करून देत पारणीत करतात ते अ पुढची चाला म्हणजे सगळी पाहुणी लोकं, गावातली लोकं पण पुढे आयर द्यायला लवकरच तशी की कुठे नवरा नवरी पलून जातात काय माहिती?
नवरा नवरी मग काय तर. खूप गोंधळ असतो लग्नातनी. आमच्या इकडे असतोच गोंधळ कारण अ, एक कार्यक्रम ओरखला की दुसरा कार्यक्रम. चालू तर-अ एकाचं दिवशी घेतात त्याच्या मुळ म्हणजे ते अगोदर अ लांब लांब पण असतात ना लोक राहणारे. त्यांना पण जायचं असत म्हणजे असं कि हे नसत ते कुठलं हे झालं की बाकी त्यांच्यापेक्षा ते नवरीचीचं हौस होत नाही मेकअपच उरकत नाही, कुठं कायच होतं टायमिंगला लग्न लागतं नाही होतच नाही लावून ते पूर अर्ध-अर्ध लेटच होतं प्रत्येकाच. ह.
आमचं एकटे कोणच आमच्या इथं म्हणजे पार्लरवाली सोडतच नाही नवरीला लवकर..
हा हा नंतर रिसेप्शन अ-रिसेप्शन हे.. ते सगळं
चालू हो ना तरी आमच्या इथे म्हणजे.. काही लोक चार दिवस ठेवतात म्हणजे आज-उठणा अ-साखरपुडा एक दिवस. एक दिवस उठणा, एक दिवस हळद, एक दिवस लग्न म्हणजे कायकायांचे म्हणजे धावप- होते घरात कोण अ-जास्त
दोन तीन दिवस हा दोन तीन दिवस लग्ना कि ते लोकांची राहण्याची सोय पण पाहिजेल ना तेवढी.
हा पण आमच्याईथे शक्यतो हा इकडे आमच्याइथे तीन तीन दिवसच असतो.
हा ते हो का सगळ्यांचं. बरं आहे मग ते तेथे तुमच्याकडे आस पण तरी पण पाहुणे मंडळी यायची म्हणल तर जागा पण पाहिजेल ना एवढी.
हो तेच आमच्या इथे कसं म्हणजे असं घेतात. रूम कोण म्हणजे राहायला सगळ्यांना कारण का भरपूर हा लांबून वगैरे येतात ना आणि आमची फॅमिली तर मोठीच आहे सर्वांमध्ये.
अ रूम गावाकडे रूम असतसे हे भाड्यानी?
हो भरपूर आमच्या इकडे जास्त भाड न
हम्म बरं आहे मग ते.
म्हणजे आता हा एखाद्याने नवीन घर बांधलं ना का म वरती की आता कायकायंची कशी मुलं द म्हणजे काही लोक नाही बांधत काही लोक असतात भाड्यानी जास्त रूम ज्यांची जागा वगैरे जास्त असते ना ती लोक असतात रूम बांधतात आणि मग, आमच्या इथे कशी कंपनी कशी जवल आहे ना मग कोण ना भै्य वगैर वगैरे बाकीचेे आशे कोण ना कोण तरी रूम शोधतच असतात मग गावात हायेत.
हा बरं कंपनीमुळे तुमच्याकडे रेंट वर रूम भेटतात लोकांना.
हा पण कधी कधी असं वाटत की गावातली लोक कमी आणि बाहेरचेच लोक जास्त.
ह ह ह मग काय.
मग ते काय जाम हे होत.
हम् हय.
हॅलो हॅलो.
हा. हा बोला येतोय आवाज.
येतोय का हा हा नाही ते असं मधीच कमी जास्त होत ते ना ते काही समजाण झाले असं. अ आस खूप असं कमी नेट नेटवर्क माझं नाई पण असं मी तर एका ठिकाणी असते तेथ यायला पाहिजे असं आवाज असं का होतं काय माहिती हं काल त्या त्याच्या का होत्या हा कर्नाटकच्या बाया लेडीज त्यांचं पण तस होत होतं मजे त्यांच तर कायच ऐकायला येत नव्हतं. तुम्हाला अ अस हा एकदम. पूर्ण आमचे नापूरची लग्न आता सध्या तर कोुणाची नव्हती. एक होतं ते मे मध्येच हा एक होतं ते मे मध्येच झालं. ते स हा तेव्हा काही ते उन्हाळा आता कसं अधिक महिन्या मुळे आमच्याकडे जास्त पकडत नाहीत ना बघत पण अधिक महिना हो
हा काही नाही इकडे भरपूर लो झाली लग्न अधिक मास पण.
हा अधिक मासात झाली पण आमच्या इकडे जरा थोडस नाही बोलतात गावाकडचे लोक बघायचं. ए महिनाभर त्यांनी ते हे केलं अधिक मासात करत नाहीत करत नाहीत म्हणून
पण भरपूर लोकं म्हणते हा करतायेत.
आता त्यानंतर अ हेज्या वेळेस अ दिवाळी तर करते ना तर असं पण मध्ये आधी पण करतात की काय अससं ते आता कुठला महिना राहिला नाही करायचा. क नाय आस
तेच ना आता करता कोण आता पलून जाणारी मुलं मुली त्यांना तर काय नसत आता ते पत्रिका वगैरे जोलतात ते तरी कुठे बगतात.
कोणत्या पण महिन्या कोणत्या पण महिन्यात.
हो कधी नाही यत वार विचरत नाही काय नाही डायरेक. प पत्रिका नाही बघत काय नाही हा आता आपले अशीे लग्न कराय गेली का पत्रिका बघतात नाही जुडली तर म तो नको दुसरा बगा. अशा अशा मुलं पण काही काहींना म्हणजे बघा ना भेटतच नाही ना नवरी
भेटत नाही म्हणजे भरपूर भरपूर मुलं राहिलेत लग्नांचे आमच्या गावात
लांब अडचणी येतात त्याच्यात बघा ना काही ना काहीतरी म्हणजे निघतच त्यांचा हा नाही जुलत तो नाही जुलत, सगळं जुलतं, म्हणजे काही लोक बोलतात त्यावेळी जे पलून जाणारे आहेत त्यांचं कुठं काय जुलतं, ते कुठं काय बगतात आणतात ना डायरेक लग्न तरी पण चांगली सुखी राहतात. ते कस ते बग प्रथा आहे ती आदिपासुन जुनी म्हणून ती लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात
बरोबर आहे.
ते बगा म्हणजे आता पोरी म्हणजे आता पोरांना जास्त पोरी भेटणं पण मुश्किल आहे जाम. मुलीचं नाही भेटत. मुली भरपूर म्हणजे आहेत मुली पण पण काय त्यांच्या काय ना काहीतरी सगळ्यांच्या असतंच ना असच पाहिजे तसच पाहिजे हॅलो हॅलो